हॅलो, लवकर झालंय. स्वयपाक?
हय आवरला बघा आज. म्हटलं आवरुन बसलेलं बरं.
हा असते कि
नाही, भात तेवढा शिजलाय बघा आत्ता आता भाकरी करायच्या.
काय केलं सा जेवण.
हम्म, सकाळीची जरा हुलग्याच्या डाळीची आमटी हाय. मग जरा, अं ते काळ हुलगा असते माहिती का? काळ काळ जसं वरणात नसते तस काळ नसते. ते ते.
ते असते का?
हा सारखं काळा असते बघा. ते त्याची डाळीची आमटी केलती सकाळी. हम्म. मग ती जरा हाये. आता लसून तेन सोलून ठेवलंय बघाय जरा झुणकातून करायचं मग.
चालतय घ्या, त्याची कशी आमटी करतासा.
ते शिजवून घ्यायचे आणि फक्त त लसूण जिरं आणि कडी पत्ता घालून फोडणी द्या
देची हम्म हम्म म काय म्हण काय केलं म्हणजे जाण
त्या
चहा झाला.
अच्छा मगाशी पाव्हना आलतीत बघा
हा
तेव्हा केला होता. हू थोडा म तो काळा केलतानयी मग त्यावेळी कोण पिलच नाही. मगं तोच आता काळा असला की तो खराब होत नाही. हू दूध दुध घातलेल असल की खराब होतय हम्म
हा हा नाही काळा चहा राहतोय. तसाच किती पण ठेवला तर कसं दूध घाटला कि ते अर्धा तास त्याच्यात आसं इदाळल्यागतिन दीस हुं हुं आणि आपण थरमास मध्ये ठेवून पितोय तो काय राहतोयच की व्यवस्थित
तो राहतोय आता हॉटेलमध्ये तसं करत्यातच की
सारखं सारखं कुठं करत्यात खरं कायम गरम राहतोय. त्यान तो मातरा होत नाही गार झाला की म मात्रा होतोय.
काय कालवून तेन काय केलासा.
शाहाकारी ती सोयाबीनच अस तय तेन शहाकारी हम्म ते केलं आणि मोडायची आमटी ते कणी आसं जरा तिळ जिर खोबर आल लसूण पेस्ट पेस्ट जरा कांदा भाजून घेतला आणखी इकदा मी हं ते मला आवडत नाही बया खायाला अं हं मला ते खाऊच वाटत नाही. तरीवी खातोय आता केलंय म्हणल्यावर खायलाच पाहिजे काय? हा होय करतय सगळंच करतय गार खाऊच वाटत नाय आणि मोडाची आमटी केलीया
हा
नाय आता दुसर नाही बाकीच्या केल्या असाल ताट आणि भाज झालंकी तिकडं आल्या आल्या कंटाळा आलता लय
कटाळा येतोय ओ एसटीने कुठ एक दिवस
हम एसटीनं सवय नाही ना त्याच्यात एस त्यांना कुठ जाय
हा गर्दीतन
एवढी गर्दी दिसत्या की
हम गर्दी असत्याच ओ.
ग गाड्याना गर्दी दिलं असत्याव ही नऊज त्यालाव इतना तिथं पर्यंत कन्या एवढी जाम हुत्या कन्या एका ह्याच्यावर तीन तीन माणसं बसत्यात तशी या आणि ती नवत उभारून आणि एसटी जाम होतिया. लवकर इष्टया नाहीत आव त्याच्यावर हा कशी स सकाळी साडेसहाला एक हाय साडे नऊ ला एक हाय आणि स अ साडे नऊ ला एक काय साडे नऊ ला एक काय लगेच दोन ऐता आणि अकराला एक हाय आणि साडे अकराला एक हाय. आणि मग त्याच्यावर तीन लाख. तीन ला एक साडेतीन ला एक आणि मग त्याच्यावर रात्री पाच ला एक आहे साडेसात ला एक आहे. येवढ्याच एसटय़ा त्या आणि ते कसं होतंय आमच्या गावात येत नाही त्या.
हा.
पुढ चालत जायला लागतय एक दोन किलोमीटर.
होय.
ह्म्म. ते आमच्या गाड्यात गावात वळत नाही. नाही. होय. नाय जाताना आणि तेनी सोडले येतानी चालत चालू होणार.
हा हा.
हम्म.
कुणाच्या गाडीवर पण बसाया नको वाटतय हात करून ह मी पण नाही आता शाळा एवढी असते चालू तिथे.
तर काय हो उगाच काय तर नाय चालत आलेल बरं पडतय. नाव्हान साठी हाय म्हातार्‍या साठी आता खाली येल त मुद्दा काय समोर य ना परवेणी आणि जाताना मग आर्या तिथ पण ते तिथंन इथनं कोल्हापुरात कोल्हापुरात न रिक्षा दुसर्‍या चौकात अस करायला. ह्म्म. तिथंन आणि परत यायचं मग तिथन पण तरी रिक्षानी गेलतो. येताना लिफ्ट फिरत फिरत जाऊया सांगत्यात.
हा हा ब्रोकोला पण तिकडे जा. कसला, रिक्षाला
हो, चाळीस रुपये घेतलेत. जरा, लांब नाही आहे की, म्हणजे जस, दसराच की, कोल्हापुरातन,
जवळ हाय काय,
हा, जवळ हाय ते, चाळीस घेतलं. वीस, वीस रुपये दोघीत, जा
हां हां
असं हाय हे जरा, चपाती की खाऊन गेलतो. चहात ना, आणि मग आल्यावर जेवलो. जरा नाश्ता केलता. बाहेर आणि मग आल्यावर,
घरातलं नेल्यावर बाहेर, नको, वाटतंय तिला बागडून जेवायला.
नाही. आणि कुठं टाईमच नाही. नाय तिथ, सोनोग्राफी ट्रीटमेंटला कसं, दवाखान्यात बरेच पेशंट असतात. हेच तर, नकोच वाटतंय. आणि मग येता ग घरला यायची.
होय, होय, कधी एकदा घरला जाईन होतंय.
काढ की, बाबा काढ की मग दाखवतोस, काढून पण घेइनास, मग त्याला ठिवणार तसंच मग पू होतोय, त्यात पू होतोय, त्यात निघ नाही. पू होतोय, त्यात मग पायाला दुखणं होतय, जखम होत्या, मग मम्मीकडनं काढून घे जा जा इकडं मग मी काढतो, त्याला सवय अशी आहे. की काटा बीटा घुसला की, काढून घेत नाही. अहो, ते
हा हा त्याला आहे. ना मग हे असतय. ना आपलं अं, रुई रुईचं झाड हनुमानाला जे आपण पान घालत. ते जे, त्या ह्याच्यावर घालायचं, रात्री झोपताना सकाळपर्यंत नाहीतर, थोड्या वेळानं लगेच तो काटा वर येतोय.
अं, ते रुईचं झाड नाही होय, इथं जवळ
नाहीतर, मग आपलं हे असतंय. नाय, अ काय बरं गुळ गूळ गरम करायचा? चमच्यात आणि ते गुळाचं डागन. तिथं द्यायचा. त्यानं पण कायतर वर येत त्या असं म्हणत्यात.
मोडताना कनीकाय करायचं काट्या लागलाय के नाय त्याच्या जरा एक बोट बर आत आत बांधायचं असं दोऱ्यांन जाम. आणि आपलं पेना असं टोक पण प पेनासही काम असतोय की. तो बरोबर काटा घुस घुसलायकी नई तीथ दाबायचं आपोआप काटावर येतोय.
होय हा हा.
ह वरस येतय निघून. त्यो मग काय आपण काढून टाकायचं असं. ते ऑक्सिजन त्याला हे होतंय हे ना.
हा हा.
ऑक्सिजन मुळ तो वर येतोय. मी तशी काढते काट. हातात बितात घुसला की. पायत घुसलेला येत नाही मग त्या खर काढायचा त.
हाताच कस जरा मऊ अस.
हा हा हा आणि बांधायचं. ते ते पाय काय लहान आहेत? एका ठीकाणी बाधाय अस. ते बोटा बिटाला घुसला की ते बरं पडत.
हा.
निवांत आहेसा मग?
होय नीवांतय बा पाऊस तेन काय वारं सुटल होत मगाशी.
हा आभाळ झालंय बघा अजून. पर्यंत आहे आभाळ आहे. कुठला पाऊस पडल म्हतात. ते काही नावच घे ना कीव पडायच
हं
पडीन म्हटलं, एवढं पटलं की जरा गार वाटतय. रात्रीची झोप भारी लागतीया. पाउस पडला की आव ते काय पडणाच झालाय.
कसले
आहो दुपारी ते कणी, असा वै ताग आलता. मला ते वडा मध्यी ये. येता नीश ती लवकर नव्हती. बाराला हे झालं सोनोग्राफी मग येऊया म्हटलं. वडाप मंदन जाऊया म्हटलं, दोन ला तीन ला एसटी आहे मग तीन वाजेपर्यंत कुठ बसतासा वाट बघित. जाऊया म्हटलं. काय त्या वडापवाल्यान पॅसेंजर भरलेली आणि त्यात ते ऊन. आपले नव्हे ते नाव्ह्यायांच्या म्हातऱ्याचे. ती जातान घेऊन जाणार आहे खाली गेलीया आणि त्या ते ऊन काय नव्हस वैताग आला मला तिथंन इथ येऊस्तवर. उचमळल्यागत आणि उलट्या आल्यागतीन व्हाय लागलं.
हां हां.
आणि तीतन आणि आरळ्यातन इथपर्यंत चालत.
हम हम.
त्यांना लैच जिवकावला.
म पाऊस थंडी असते काय वाटत नाही चालायचं तेन. खरं उनात नको वाटतय बघा.
उनात नको वाटत तेव.
हं.
हम् काय खुळ्यावानीस झालं बा
त्रास काय थोडा होतोय व्हय?
आता अजून कित
हा हा, सलग जायला लाग ते काय?
होय. सलग जायला लागतय. त्यांनी या म्हणटलय तोपर्यंत जायच.
हम् हम्.
मिनिट अं? झाल्यात बघा.
हा.